हॅलो हॅलो. हलो हलो.
हलो हो येऊन राहायला उभे
मला ह्याच्या तून त काहीच नाही होऊन राहिला बिचारा.
आवाज नही येऊन राहिला का?
आवाज येऊन राहिला तुमचा आवाज.
हो मुंबईहुन येऊन राहिला ना ओ.
हां बोला ना.
हा, आज गेली नव्हती का आज?
नाही आज आराम होता ना आम्हाले.
हो आज आराम होता, किती गट केले मग?
आम्ही लय केले सात आठ.
हो का, कोण्या कोण्या गावी गेलती मग?
मी आपल्या गावातच गेली, मी बाहेरगावी गेली नाही ना, मला काम होतं ना काल मी साक्षीगंधाला गेली
आं?
साक्षीगंधाला गेलते मी काल.
हो का?
हो.
हा.
मग बाहेरगावी काही गेली
हो ना.
हम्म
या वारखेळला गेलते का तुम्ही?
नाही वारखेळला नाही गेलो, आम्ही आम्हाला वारखेळ नाही गेलो.
जा लागते का ते सगळी?
नाही, स याला जा लागते कारल्याले.
कारले रे, सोन वाळले गेलते का मग?
हो गेलते ना, ही गेलते ना इंगळे काकू गेलत्या ना.
हावं का? हो
एकादशी बाई गेलती, मी नव्हती गेली.
हा हा, किती मिनटं झाले पहाय, हो हो
झालं चहा पाणी?
चहा पाणी झालं हो.
हो.
चालं झालं?
मालिकाला.
हा.
ह
त्याला कोण दि लागून राहिला मग फोन.
विचारा लागूनच नाही राहायला.
ह ना उज्ज्वलाय म्हणे मला शिमाचा फोन म्हणे माझ्यात ब्यालायच नाही म तिला केल शिमाचा. पण मला माझ्या दलासच नाही म्हणे.
लागलाच नाही मला, आता तुमच्या याच्यात बॅलन्स आहे तुम्हालाच लागायला पाहिजे. तुम्हालाही नाय लागू राहिला. लय झाले, आता पाच फोन राहिले तर पाच फोन साठी असं करावं काय?
पाच राहिले का?
पाच राहिलं ना.
हो का?
हो वा
ते तीस कराच लागतात म हाय ना?
तर.
हो काय?
तुमचे किती केले तुम्ही?
अ एक का मला ते खाली गेला मग काय, तो धरायला लागते का त्याच्यात?
धरा लागते त्याच्यात, खाली गेला तर काही नाही.
होव का?
गेला तर गेला.
हा ना हो ना ह माले मग आता आठ झाले ती.
आज झाले काय.
होण हा नऊ आहे.
मले पचत. झाले बाई आता काय माहित आता आता पाच कॉल सा. टकनी फटकनी म्हटलं आजच्या सुट्टीचा दिवस आहे आज पूर्ण करून घेतो.
हा ना. कोण कोण बाहेर बिहार मला माहितच नाही तिकडला कोणच्या आता ति
ना मी दानापूरच्या एका बहिला फोन केलता
हा.
काल मला एक वारखेडचा फोन आलाता त्या वारखेडवालीसोबत. काही मी बोलली नाही काल त्या याच्यात होती मी तर.
हा
अम् साक्षीगंधात होती तर.
हा ना.
हम्म
आता मला करून पाहायला गेल ते वारखेडचे बाले पण.
हो करून पा सुमनले लावून पाखंडेराव. सुमन खंडे रावले लावून.
सुमनच सुमन आहे का तिच्यात.
हो हाये.
बरं सुमन तर म हो सुमन ची ओळख हाय आता.
हा हा सुमनले आवा.
तिच्याशी नाही मले ओळख हा समनले लावा ले गेलो म.
हम्म
आज नळ आलते का तिकडचे तुमचे.
हो आता गेले नळ.
हा काय.
हम् पाणी बीनी भरलने.
ह ना
तुम्हाला मगाशी फोन लावला लागला नाही मंग सर्वर डाऊन दाखवलं मला याच्यांदी मग
हो ना मी किती वेळा करू राहिली मी त्या या कोन त्या लोंनकर बैचाही नाही लागला.
हा मइ तिलेही लावला मी तर तिचाही नाही लाग
ते जिओच आहे म्हणे बई तिच बी.
मालेही जिओचच आहे ना.
ते जिओच याले क नइ रेंज नाही राहात.
हो.
जिओचे याले.
रेंजच नाही राहत हम. आता रात्री आठ नऊ वाजता लावा लागतील बाई जेवढे झाले तेवढे पूर्ण
हो ना हो हो. हा दोन तीन दिवस म्या लावलेच नाहीत ना हो आता हे आजच लावला फक्त एक लोन करले.
हम्म
अंशी तर नाही झाले तिस त आपले.
आता काय नाहीत बाई नाही झाले त हा.
आता वारक्याच्या बायाले लावून पाहा लागेल.
हो ना. हम्म.
ते सारिका चा आणि त्याचा आईचा फोन ते माणसाही जवळ आहेत.
हा
हा
मी लालता ना सारिकाले फोन तर सारिका म्हणली म्हणे की अ फोन म्हने त्याच्या जवळ आहे म्हणे बाई मग हो मग काय फायदा आपण लाऊन.
हा हा. स्वयपाक रायलाच ना आता.
हो स्वयंपाक रायला.
ह. दोन तीन दिवस मस्त निलेस गावात नसतील हो आता.
गावातच आहेाजा खोल्याला गेले
हो का
हम्म
होम काही काम असेल काही ह ना
हा हिच कास्ट व्हॅलिडिटी आली नाही ना अजून
आह
कांचनची कास्ट व्हॅलिडिटी काढली होती आम्ही
हा काय
आली नाही आता ती चेक करायला गेले का नाही आली निघाली
अस म्ह ते पेटी ज त केलता का तेे,
नाही केला,
नाही का हो मी आड केेलतच त ते, अी केला मग ते तुम्हाला हे आहेत ना सवलती,
करण जाण नाही झालं, पहिले केल तर पहिले आठश रुप भरले म आती गलं फेल,
हा
मग आता काही इंटरेस्ट घेऊन नाही राहिले हे न्यायचा करून द्या करायचा मग
हो काय ह
ात कुकडे
हो हो ते आमच्या तिथ हे करते बाते ग अंड्याची पोरगी ते
हो काय
हा
हम्म
कायजण तले म्हणू
म्हणल
हा ते गजानन ग्याची
हो काय हम
हम
बनिम तलेमी
आम्ही काय मुक्ता जोड केल तर पेटी आली माली ते भले ते राहिले याच
हो काय
हा द दिवसाच केलं आम्ही ते हं, ते माांग सल, मा ते सामान हेल्मेट आणि, ते डब्बा आणि ते आल होतो. चटई हा, ते सामान अलत, हम्म
हम्म
आता ते भांड्याचं केलं माहि ते, अजून नाही आलं बेल दिवसाच केलं आणि ते,
हम्म येईनईन भांडच येईन,
हा मस्त कोणाच्या लग्न केेल त तू,
माला भावाच साक्षीगंध झालं काल
हो का ह फोटो पाहिले ते, नाही ते तस ल हा,
हम्म
हो ना कोण गावले अमरावतीला गेलते ना,
हा अमरावतीची आहे ना पोरगी,
हा असछा आ ना,
हो
हम्म
उशीर झाला माग रात्री दहाच वाजले घरी आले,
हो का, हो ना हम् म आलं इकडे कि लग्न केली म्हटलं, साक्षी गंधी झालं काय पा साळ्याच चालू आहेत बे लग्न आता.
हो ना पावसाळ्यातही चालू आात लग्न, हम्म मागच्या रविवारी, आताच्या पुरीचं लग्न झालं.
हा,
आणि यारविवारी काकाच्या पोराच साक्षीगंध,
हा, हा
हम्
हा ठेवत म
हा ठीक आहे ठेवा
ठेवत म्हटलं
हो हो ठेवा